हॅलो.
हॅलो.
माझा व्हॉईस. क्लिअर येतोय काय?
हा हा येतोय की.
काय करतेस?
मी व्हय जेवण करत होते आता.
मग काय बनवल्यास?
हम.. मी होय म्हणजे आपलंच की डाळ भात रेग्युलर.
नवीन काहीतरी ट्राय केलंस. का कदी?
म्हणजे करतोय. तसं म्हणजे तुझ्याकड काहीतरी असेल, तर सांग ना तू पण म्हणजे रेसिपी
मी बघ येता परवाच गुजराती पदार्थ मधली केली होती. एक छान होती. ते.
हं हम. मला पण सांग ना?
त्याच नाव हाय बघ, सुरती उधियू. या पदार्थची रेसि ते.
हा सांग
हे कसं म्हणजे? प्रिय आणि पारंपरिक पदार्थ आहे, तिथला गुजरात मध्ये आणि हा पदार्थ कसा चवीला असा गोड तिख खट आणि असा चटपटीत जरासा असं लाग
हा म्हणजे सगळ सगळ्याच चवी आहेत. त्याच्यामध्ये,
हा त्याम फेमस म्हणजे, पदार्थ गुजरात मधील पदार्थ हाय तो.
हा.
त्यासाठी बघ एक म्हणजे काय काय लागतय, सगळ मेजरमेंट स सकटंच म्हणजे सांगते तुला.
म्हणजे तसं कर. ठीक काय बग त्यासाठी कस एक कप सुर रिकामा ऑडिओ पडी म्हणजे कस शेंगा. आणि एक अर्धा कप. रिकामा ऑडिओ हिरव हरभर असत का नाही आपल्याकडे. ते किंवा तुरीचे दाणे. ह तसच दोन तीन लहान बटाटे दोन तीन लहान वांग की अ परत एक लहान रताळ अ आणि शंभर ग्रॅम सुरण.
हा.
हम्म. हे सगळं त्या सुरथीसाठी लागतं तसंच मगं मेथी. ठिया साठी एक असतं. मेथी मोठ्या यासाठी एक. कप बारीक चिरलेली मेथी. आपली तसंच अर्धा कप बेसन, एक चमचा तिखट एक., चमचा हळद आणि चवीनुसार मीठ., तसंच एक चमचा- आणि तेल घ्यायचं. आणि त्यासाठी एक उदीयोचा मसाला. म्हणजे त्यांचा तो हा वेगळा मसाला नाही नाही तो पण आपण घरात बनव शकतो आपल्या म्हणजे आपल्या. साहित्यातून तो बनतोय. ह हा त्यांच्यासाठी घरी बनवू शकतोय त्यासाठी ते कसं आपण एक एक कप ओले खोबरं घ्यायचं. त्यात एक कोथिंबीर तीन चार हिरव्या, मिरच्या परत आलं लसूण पेस्ट दोन चमचे. पांढरे तीळ एक चमचा धने, जिरे पूड दोन चमचे साखर आणि लिंबाचा थोडा रस आणि मीठ आपल चवीनुसार मग त्यात आता काय करायचं की सगळ्यांत आधी काय करायचं मेथीची मुठीया बनवून घ्यायचे त्यासाठी एका भांड त्यात मेथी, बेसन, तिखट, हळद, मीठ साखर आणि एक चमचा तेल म्हणजे वर मी सांगितल्या प्रमाण तुला सगळं साहित्य त्या मेजरमेंट प्रमाणे ते सगळं घे चमचा तेल असं एकत्र करून असं घट्टपीठ मिळून घ्यायचं म्हणजे आपल्या ना ह्याच्या सार सारखं नाही थोडसा असं म्हणजे हा घट्ट सर मळायचा त्यांचा पण लहान असे बॉल्स तयार करायचे छोटे छोटे गोबुमंचुरला आपण असं करतय तसे हा ते तेल गरम करून घ्यायचं आणि ते बॉल्स असं छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं
हं
तळून ते बाजूला ठेवायचं नंतर काय करायचं कंद, रताळे आणि बट् टाटे त्याच मोठे तुकडे मोठे, मोठे असे तुकडे कराय चे काप करून घ्यायचा आणि ते थोडंस असं तेलात तळून घ्यायचं ते पण
हुम्म
नंतर आपण अ वांगी आणि बटाट्यांना अस मधोमध कट करून घ्यायचा आणि त्यात सुर् म्हणजे अ सुरती पापडी किंवा त्या शेंगा पण स्वचछ धुऊन घ्याय् च्या आणि मग आपण तो मगाशी म मी व् उंदिओचा मसाला सांगितला होता ना तो त्या वांगेत आणि बटाट्यांमध्ये आत असं दाबून भरायचं
म्हणजे आपण भरली वांगी कसं करतोय तसं
हा आपण भरली वांगी कर तोय तसं म् त्यात तू आता कुकरमध्ये किंवा भांड्यात कशात पण तू, म्हणजे करणार असेल त्यात ते आता क कृ कृती करायला घ्याय् ची. कुकरमध्ये असं तेल गरम करू‌न त्यात ओवा, हिंग अ् - टाकून अशी फोडणी द्यायची मग त्यात सुरती पापडी आणि तो उंदिओचा मस् साला आणि बेकिंग सोडा टाकायचा. मग त्यानंतर ते कंद, रताळे आणि भरलेली वांगी, बटाटे एकावर एक असं म्हणजे थर ठेव थर लावून ते ठेवायचं. उरलेला सर्व प्लस मसाला असतोय कनी उंदिओचा मसाला आपण तयार केलेला? तो पण वरून असा घालायचा आणि अर्धा प पाणी असं वरून घालायचं आणि कुकरचं झाकण लावून आपण म्हणजे मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या त्या
हा आणि जर कुकर ला लावायचं नसेल तर मग किती मिनिट शिजवावे?
एक पंधरा वीस मिनिटात होतय कारण आपण भाज्या तळून घेत - लेल - ना त्या त्यामुळे एक पंधरा वीस हा पंधरा वीस मिनिटात होतंय मग ते झाले की आपण त्या गरमपुरी सोबत अ खायच्या आणि त्यांच्यासोबत त्यांच्या कड असं म्हणजे गोड जीलेबी पण त्याच्यासोबत म्हणजे अस जेवणाच्या ताटात त्या त्यामुळे ते आण केनस म्हणजे छान लागते मग नंतर ते आपण ती झाली ना रेसिपी
हा
कि मग त्याच्यावर कसं ओले खोबऱ्याच किस असा टाक सजवून म्हणजे ते देतात सर्व करताना हा सर्व करताना ते ओल खोबऱ्यात अस हे करतात.
हा म्हणजे हे किती लोकांसाठी? ती तू सांगितलीस म्हणजे हे जे साहित्य ते होते ते
अ किंवा चार लोकांसाठी होतंय ते.
चार लोकांसाठी होतंय काय म्हणजे तू कधी ट्राय केल होत.
मी आता मध्ये मागच्याच आठवड्यात केलेले. आमच्या घरी पण सगळ्यांना खूप म्हणजे आवडलं. पहिल्यांदाच असं गुजराती डिश प
हा.
ती सगळ्यांना आवडली.
हम्म म्हणजे तू असं म्हणजे कायम असं जरा नवनवीन ट्राय करत असतेस काय?
तरी ट्राय करायच.
हा म्हणजे आणि आणखीन काय म्हणजे आता उन्हाळा सुरू सुरु आहे ना.
हा म्यांगोचे हा म्यांगोच. लस्सी.
हा
म्यांगोची लस्सी पण, म्हणजे सांग छान करा. त्या त्या घरात, त्यासाठी काय प, आपलं दही फेटलेलं. त्यात आंब्याची एक पल्प करून घ्यायचा मँगोचा
हा.
आणि त्या त्यात टाकायच लस्सी मध्ये ते सगळं मिक्स करायचं. त्याच्यावर आपण गा म्यांगोच कापून म्हणजे हे पण टाकू शकतोय बारीक कप क, पीस करून, कट करून, आणि काजू बदाम, पिस्ता त्यान पण गार्निश करू शकतो. ते पण व, ते पण होत. ते,
घरच्या घरी का?
आणखीन म,
आणखी काय नाहीय.
मग तू काय आणि करतेस? तू नवीन काही करतेस की नाही?
आम्ही काय नाय. आम्ही कसं, आता उन्हाळा आहे ना. म कसं सतत आ ते लिंबू सरब. बर, एलर्जी साटी नाही म आम्ही काय केले ह्या वर्षी की, लिंबू सरबताचं प्रिमिक्स घरी हां तयार करून ठेवलंय. म्जे कसय लिंबू वय एक म्हणजे आपल्याला, एक आठ धा लिंबू घ्यायची ते ते टाकून अं रस् काढायचा. म ते दोन तीन दिवस सुकवायचा उन्हात.
हां
हां, आणि म त्यातच मग तो पूर्णपणे वाळला की त्यात म सा खर, वेलची पूड, मीठ करून मिक्स् क्सरला बारीक पेस्ट करायची आणि म ठेवायचं.
त्यात काळं मिर अ ब्लॅक पेपर पावडर परत किंवा काळं मीठ काळ्या मिठानं पण म्हणजे छान चव येत्या.
हम्म, बर-बर म ते, हां म ते ठेवायचं आणि म हां ठीक आय ठीक आय. करून बघते की मी ट्राय.
त्या, आणि सांग मला कशी होत्या.
हम्म बर
म, कधी करणार?
आता करायचं की.
ठीक आय ठीक आय बघ नक्की ट्राय कर.
हां-हां म तुम्ही काय उन न्हाळ्यासाठी काय केली का नाई?
उन्हाळ्यासाठी आम्ही पण करून ठेवलोय प्रिमिक्सच. परत ते, अं हा अ वाळवणे मध्ये काही सां, हेच की पापड.
हाअ्ं.
सँडगी
लोनचे कोण कोणती केल्यात मग?
आंब्याचं केलंय लिंबूचं केलंय. परत आंब हेच ते नवीन हेचं कुरकुरीत लोणचे ते पण केलेत.
हां हां. बर बरं चाल. थक
हा चल ठेऊ.
हां ठेव.